हॅलो!
हा बोला काय म्हणताय? कशा आहात?
हा. बस मस्त. तुम्ही?
मी पण मस्त.
हा आज काय भाजी बनवली मग तुम्ही?
आज ना आमच्या इथे आता कसं थोडा पावसाळी भाज्या वगैरे येतात ना थोड्याफार त्यातलाच एखादी दी अस त्या हा ते कुळ अ कु अ क अशी गवतासारखीच भाजी असते ती. अ कुरडई क वरण च समथिंग नाव आहे - कर -कुरडई - - काहीतरी असंच नाव आहे करडई नाही हो असं ते गवतसारखं असतं आपलं हा म आता शब्दात मला आठवत नाहीयाय ऍक्च्युली म्हण तेच केली ती ह अशी पूर्ण असं वाटत गवतावर गव वाटलं की अस बघितलं कस वाट गवतच आहे. पण ती - - थोडं ते त्याची पाती छोटी छोटी असते अशी पण छान लागते त्याची हा. ह आणि रानभज्या हा त्यातलीच एक भाजी आहे. हो हो हो हो आणि ती कशी अ पोटाला पण चांगली असते. म्हणजे त्याने पोट व्यवस्थित साफ वगैरे होत हा त्याच्यामुळे मग त मोस्टली खातात सगळेजण हो हो हो. ती छान लागते अशी कांदा, मिरची, खोबरं, ओल खोबरं तर टाकलं ना? कि आणि भाकरी सोबत छान लागते तांदळाच्या खूप छान लाग
तांदळाच्या हा तुम्ही तांदळाच्या भाकरी खात. आमच्या इकडे ज्वारी आणि बाजरीच. खातात -म्हणजे जास्त करून जो - - ज्वारी कशी पचायला हलकी वगैरे राहते ना? त्याच्यामुळे एक टाइम तरी ज्वारी मुलींना कस भाकरी आवडत नाही म ते - - त्याच्यासाठी पोळ्या करायच्या आणि बाकीच्यासाठी भाकरी घ्या अस
असं हा बरोबर. आमच्यात ते कसं तांदळाची भाक - - करी खूप छान म्हणजे तीच मोस्टली लागते आम्हाला जास्त च करून किंवा घावणे असत. ते तांदळाचे पिठाचे घावणे करतो आम्ही. म ते डोशां सारखेच हो हो हो हो हो हो डोशांसारखे नाही आम्ही बनवत. ॲक्च्युली ते त्याचं पीठ वेगळं असतं डोशचं पीठ कसं थोडं घट्टसर आपण बनवतो. पण हे कस घावणाच पातळ असत अस पूर्ण. आपण म इझिली ते अस तव्यात अस ओतू शकतो. आता तुम्ही अस
मग म्हणजे ते दळून घेतात, की तांदूळ भिजवतात ते.
दळून घेतो आम्ही.
हा म्हणजे आपण जस गव गव्हाच वगैरे दळून ठेवतो. तस आणि करायच्या वेळेस पाणी आणि मीठ टाकून ते गोल गोल करायच.
हा हा हा हा तव्यावरती हा असा आपण चहाचा पेला असतो ना आपला त्याने एक करून अस अस ओतून द्यायच त्या तव्यामध्ये अस अलगत. थोड थोड थोड म्हणजे अस अस पातळसर पसरवून घ्यायच अस ते. आणि- थोडस झाकण ठेवायच पाच अस दोन, तीन मिनट वाफवून द्यायच जरा अस. आणि झाकण काढायच मग ते आपोआप सुटत. तुम्ही तस एक काईल असते किंवा नॉनस्टिक तवा त्याच्यावर तुम्ही आराम म्हणजे ईजीली बनवु
होज ह होऊन शकत त्याच्यावर लगेच. आणि मग ते एका साईडनेच पकवता, की दोघ साईडने.
म्हणजे प्रत्येकाची इच्छा असेल तस कोण एक साइडनेच हे करत. ह शे शेकून घेत. काय काय
हा कोणाला वाटल त दो हा कारण कस कधी आपण डोसेे बनवतो ना तर काही काही दो एकाच साईडने म्हणजे बाहेरच जे असतात त्यांच त्याच कस आहे की ये ते एका साइडनेस शिकवतात ना. आणि त्याच्यावरती भाजी वगैरे भरून देतात. हॅलो